हॅलो.
काय चाललय?
हा काही नाही, जेवण वगैरे आवरलं आता बसले निवांत ह मईचा फोन आला होता आज. आमरस चपाती केलेली भेंडी ची भाजी तू जेवालास तुमच्याकडे काय होत आज
आमच्याकडे पण आमरस होता मटकी ची उसळ होती. मटकीे म्हणंतो मसूराची
हम्म ह् बरं, बरं.
लोणच्या बरोबर खाल्ले जरा
तु लोणच खातीस
होय
सगळं जेवतोस का तू भाज्या वगैरे
हो खातू की सगळं
चांगलंय चांगलंय चांगलं वळण लागलं बघ तर आधी पण खात होतस तू? पण मीच जास्त करत नव्हती मला वाटते.
हम्म.
हम्म मोजक्या भाज्या भेंडी, फ्लावर.
नाही ते कस, शाळेत न्यायला बर पडायच ना.
हा
बाकीच कस जरा, न नेहेयचं असत तेल वगैरे सुटाय
हम्म, किंवा कोरड्या पण व्हायचा ना पालेभाज्या सुद्धा. हम्म, मला आठवते सकाळची गडबड. म मी पहिला माझा डबा भर
होय, माझ लवकर असायच. होय पोर आलेली असायची माझ्याकडे. मी माय माझी जात्यात तवर बाब्याची मैत्रीण दिसते.
हम्म
हम्म
त्या परवा इन काम केल. तिच्या सई मैत्रिणीन काम केल बाबीच. शाळेच मार्कशीट पाहिजे होती ना. ते आपण आणलेलीच नाही ना तीचे अजून. कलेक्ट केलेली नाही.
होय
हम्म
आनली होय.
अ नाही नाही आणली कुठली. ते देत नाही तस. फोटो काढून घेतले त्यानी तिथल्या तिथ. ह व्हाट्सअप तुम्हाला पाठवला. आणि मग मी पाठवले ते सरांना अस.
ह ह ह
हम्म
चांगलय
हम्म, आज मुल बाहेर गेलीत जेवायला.
व्हय, काय खाऊन आली नॉनव्हेज?
चला दीड हजारच जेवून आलीत बघ. हाय का
काय नॉनव्हेज खाऊन आलेत काय?
नाॅन व्हेजच. चिकन हम्म त्यांना काही नसते.
हा
हम्म
हम्म हम्म हम्म
हम्म, बा बिनास दुसरी मेस घेतली म्हटली म्हणे. ट्रायलला गेली ती. चव बघायला गेली ती आज.
बर
तिथ वेगळ खायला मिळते म्हणून. आज काय होत. तर भरल वांग होत.
बर
हम्म, एक जुलै पासून येऊ म्हणले बघू परत.
ह ह ह
त्या दोन मुली पण गेल्या वाटतय. हम्म
तर एकच आहे ना त्या यासोबत.
हा सिद्धी, हम्म चालतय. तुझे झाले. ह मग बाकीच अभ्यास वगैरे.
म आता काय सुट्टी आहे. अभ्यास कुठला निवांत हाय जरा. आता जरा फिरायच वगैर. प्लॅनिंग चालू हाय.
कोणी इकड बाहेर जाणार आहेत?
नाही असंच कोणीकड धबधब्याला जवळ, आता पावसाळ्यात धबधबा चालू होईल ना. बघायचं मग, पोरांबरोबर होय.
ते पोरं जास्त मस्ती करतात.
नाही ना.
हम्म, आणि ते सृष्टी कोणाच हाय? तो टाकलेला स्टेटसला.
फार्महाऊस व्हय मित्राचच हाय.
होय, म्हणजे ते रेंटने देतात काय?
होय रेंटनेच की.
हम्म, हम.
दिवसा, चोवीस तासाचं, बारा तासाच कसं पाहिजे तस.
म्हणजे तिथं कसं सगळंच हाय काय?
हा सगळे सोय हाय, पाण्याच पूल हाय. होय आहे की, म्हणजे ते आपण पण करू शकतोय. त्यांना सांगितलं तर ते पण करतात.
हम्, हम्, हम म्हणजे कोणाला सुट्टी घालवायची असेल असं छान ठिकाणी तर ते जाऊन तिथे करत
होय, हे ते फक्त असं, होय आहे की. ते कसं तासावर हाय, म्हणजे चोवीस तास, एक दिवस किंवा अर्धा दिवस असं असतय.
हा, तरी म्हणजे
एक सात. सात हजारच्या आस-पास.
आं.
सात हजार.
एका दिवसाच काय, जाणार जात असतील की सुट्ट सुट्टीला चार दिवस पाच दिवस. हम्म चांगलं हाय म्हणजे सगळंच निसर्गरम्य आहे ना. आणि कोणाच त्रास नाही परत, त्याच बुकिंग वगैरे असतं काय?
होय असतय की, त्यांना फोन करून सांगाय लागतय. म्हणजे चुकून, एका दिवशी दोन जण आले तर. होय असत्यात की. बारस असतय, वाढदिवस असतय, साखरपुडा अजून एवढं मोठं नाही साखरपुडा एवढं. बारके, बारके कार्यक्रम असतात. हणबरवाडी म्हणून गाव हाय, इथच हाय कोल्हापूरच्या जवळ. नाही, कोल्हापूर जवळ हाय.
ह, ह, हम्म.
हम्म, त्या आदमापूरला आपण जातोय कणी त्या रोडला हाय.
ज्योतिबाला हम्म, हम्म ह. तू गेलेलास का आदमापूर बाळूमामा?
हा गेल्यालो.
हा, हा बर, बर.
कोपेश्वर मंदिरात गेलतो.
हा. ते कुठ आल? हा ते खिद्रापूर काय?
हा खिद्रापूरचं.
ऐकलंय मी नुसतं. त्या गोलातना चंद्र दिसतो का?
होय त्या पौर्णिमे दिवशी गेलतो नशीब
म्हणजे फक्त, प्रत्येक पौर्णिमेला का
नाय -नाय त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्र बरोबर त्या गोलाच्या मध्य भागी येतोय.
होय, बाकीच्या पौर्णिमेला नाही तेव्हा फक्त.
त्याच पौर्णिमेला बरोबर मध्यभागी येतो आणि पूर्ण तो गोल आहे तो मंडपातला पूर्ण प्रकाश येतो. त्याचं गोल प्रॉपर, ते आम्ही बघायला गेलोतो रात्री आम्हा मिळालेल्या बघायला. ना आम्ही कसं, अ दुसऱ्या दिवशी पौर्णिमा म्हणजे आम्ही आधल्या रात्री गेलेलो, त्यामुळे जास्त गर्दी नव्हती. गावातली फक्त माणसं होती. मग तेना माहित असत. राहिलं नाही, लगेच जवळच आहे.
अरे, रात्री गेलता म्हणलंस की, आदल्या दिवशी,
कोल्हापुरात, तर आमच्या इकडे दीपोत्सव असते ना तेव्हा.
हा हा, म्हणजे ते बाराला वगैरे करून
हा मग आलू लगेच रिटर्न, रात्रीच अकराच्या पुढं
हा हा हां,, म्हणजे इकडचं कोण तिकड गेला आणि तिकडचं बघून घरी आलं.
होय तिकडचं बघून आलो. म जरा झोप पुढे आणि परत पार्टी दीप उत्सव नदीवर गेलो. म, सकाळी येऊन झोपलो परत निवांत.
हम्म, हम्
आपल्याकडे त्रिपुरारी पौर्णिमेला असते ना ते, नदीवर सगळं दिव्यांनी उजळवतात.
हो, छान दिसते खरं ते
होय या्यावेळी आता सगळीकडे केलेलं. काय न झालं?
दिव्यांची संख्या वाढवली का आता?
होय, यावेळी तर घाट भरलेला सगळा. पूर्ण पणत्याने भरलेलं, होय मध्ये आता परवा गंगा आरती झाली. गंगेवर करतात. तशी महाआरती केलेली. होय
ह हा, मी म्हंटलं तू गेलेलस का मग?
नाही माझे पेपर चालू येत, त्यामुळे नाही गेलो मी.
रात्रीच असेल ना तरी पण ते? तिन
चार- चार पाच वाजता होत.
हम्म हम्म हम्म चांगलंय मग, नवीन नवीन काहीतरी उपक्रम राबवतात का ते?
होय नाही आता, कायतर नवीन म्हणून केलं.
आणि ते महालक्ष्मीची जी पालखी च दाखवते, ते प्रत्येक शुक्रवारी असते का पालखी?
हो प्रत्येक शुक्रावारी, ज्योतिबाजी कसे रविवारी असता प्रत्येक, तसे आता महा
म्हणजे, कुठे त्या मंदिरातच फिरतात का?
होय मंदिरात प्रदक्षिणा करते.
ह हां हां,, आणि ज्योतिबाची पण तिथेच फिरवत
नाही ज्योतिबाची ज्योतिबाला.
तेच की, म्हणजे ज्योतिबावरच्याच मंदिरात फिरवतात का. हम हम,
ते कसं वेळानं असतं हे पण वेळाने असतं. ते का नाही कस जवळ पडते ना महालक्ष्मी मंदिर जो ''--'' ते बघा कसं साडे नऊ ला निघतात ती पण पालखी खरं यायला झाला वेळ होतं.
हम, मला जरा त भीती तयक वाटतो रे रस्ता.
नाही पोर असलं जर काय वाटतत नाही सोबत एकटं असले की, जरा.
जात जाऊ नको खरं एकटता कधी.
नाही एकटा नाही जात पोर असतातच कोण तर सोबत दर्शनाला त्यांना आवडते.
ते प्रमाण जास्त आहे. ना त्या बुट्ट्यांचं कशाचं म्हणजे गवे रेडी का काय आहे.
नाय नाय नाय. नाही एवढं कुठ आहे. तर झाली सगळं नाही आता सगळं घाटत सगळ सुधारलाय.
होय,
होय सगळ्या रस्ते मोठे झालेत.
काय क झालंच असल. आता किती वर्ष झाली मी तुम्हाला ते एकवीस नंतर नसेल गेली.
होय आ ते आम्ही गणपती बाला गेलतो मध्ये ह्याला कोकणात. तो तर रस्ता असा झालाय की दीड तासात रत्नागिरीत जातोय. हायवे स का फोर व्हीलर आपले ट्रॅव्हलरने गेलतो ना आम्ही.
हा हा, बरोबर हा, बरं झालं ते तुम्ही बस करून गेला होता ते ह,
पूर्ण झालं नव्हतो ना त्यामुळे. जाणार होतं टू व्हीलर वर ना खरं कसं प्रत्येकाकडं लायसनस नाही. आणि. सगळ्यांकडे सेफ्टी वगैरे काय नव्हतं एवढं त्यामुळ रिस्क नको. अव्वा हे केलं ट्रॅव्हल. कसं जाणार होतं एवढ आट गड निघाल नसत आणि एव लॉन्ग. ड्रायव्हिंग ला सळ्या गाड्या चालत नाही जां त्यांना जास्त इंजिन ची क्षमता. ताई तीच गाड्या चालतात असं हाय. मण म्ह आता बघायचं आता पुढ त कुणीकडे जायच हायसा. प पावसाळ्या धबधब्याच चाललेय.
अ सांभाळून जाऊ बाबा भीती वाट सग. पाय निसरडे दगड निसरडे असतात.
म का एवढा धबधबा एवढा खोल नसत एवढं कमरेपुरतं पाणी असतं.
हम हम हम,
तेवढं असतं.
हम्म हम्म,
हम, बस.
चालतंय ठीक आहे आणि.
नाही काय ना आता बघायच तेच फरायच चालले खरं पाऊसच पडना त्यामुळे थांबलेच.
हो पावसाच तर फारच लांबणीवर गेले बाबा.
अ सगळ कोयना धरण तर पूर्ण कोरड पडलय. व्हिडिओ पडाला तुम्हाला पूर्ण सगळे सगळे ते खालचे मोटर दिसायला लागले सगळे. ते पॅनल वेनल.
हम्म हम्म ह
सगळं पूर्ण कोरड पडली
बरं बरं बरं
ते मला व्हिडिओ ते नेतात परत ते कृष्णा नदीचे व्हिडिओ येतात आता केमिकलचं सगळं
हम् हम्म मग ते तू टाकून चालत नाही काय तू ह्याच्या
काय
तुझ्या ह्याच्यावर टाकून चालत नाही काय
काय
हेच की आलेले कृष्णा नदीचे हा चालते चालते ठीक आहे, मग आणि
चाल ते मग करूया नी वांधा नाही
हो चालेल काळजी घे तब्यतीची, हा जरा सर्दी खोकला आहे, बाकी बरी आठवड्यात बरी नव्हती, मागच हा घेतलं घेतलं
चालतंय चालतंय मग आराम करा
हो हो चालेल चालेल नाही आहे निवांतच असते हो हो चाले काळजी घे बाय ह ह